हॅलो बोला ना ताय
आ
आवाज येतोय
काय शा कॉलेजला जाताय का हा कॉलेजला ज
नाही तई मी धुड्याला नाही नाही धुड्याला आली होती हा धुळ्याला आली मी हा सकाळी आली मी सकाळी साडेसात वाजेला बसली
हा
हॅलो सकाळी साडेसात वाजेला हा हो काम झालं माझं आलं मग आता घरी जाते
चालेल मग आम्ही पण शेतात आलोय शेतात आलोय म्हटलं हा आज पाऊस आण हा लवकर
हो हो फोन केलाय पावसाला
असं का?
हो स्वामी सांगितलंय की हनुमान मडत पाऊस
हा यायलाच पाहिजेल ना तर बघा बरं तुम्ही?
हो ताई. मी सांगितलंता हे ये येणारच आहे
ये येणारच आहे का?
हो येणार आहे तुम्ही शेतात आहे का?
हा खत टाकताय ना औषध
हा सग कां तुम्ही ना घरी जाता जाता येणार ओलेहून जाणार पाऊस येणारच.
हो चालेल.
हो तेच ना काय म्हण काय म्हणतात ना बाकीच.
ए बट जा नाही काहीच नाही आता बाडेयाला अजून शाळे घेऊन जायचं हे.
असं का अंधी तिला नव दयला पोचवायला कधी जाणार आहे मग?
सहा तारखेला. हा सहा तारखेला. कारण की एक ला सांगितलं होत पण परत मेसज आले की सहा तारखेला आना म्हणून
मस्त हे.
ह ना
आणि अजून मुलगा पण आहे ना?
जिल्हा परिषद मध्ये जातो ना. अजून पहिला ला नाही बसत.
हा असाच जातो. चांगलंय पाठवायचंच
ऑनलाईन केलं नाहीय, फक्त ऑफलाइन मध्ये.
हा म्हणजे फक्त बसाल
हा फक्त सवय लागून जाणार ना
हा बरोबर आहे.
म्हणून.
तेच ना मग चांगलं हे.
ह ना हा सवय लागून जाणार आत्तापासून. अजून शेतपल तिकडच आहे का तुमचं?
हो आमचा ना नाही नाही आम तशीछन खेडफेड आहे आणिम सरचे आहे
कुठले?
आमळनेर माहिते का आमळनेर.
हा हा आमळनेर गेलो ना आम्ही पण.
हा मग तिकडचेत आम्ही. म्हणजे तिकडं माझं गाव इकडं राहत अमळनेर वरून वीस किलोमीटर.
अस का?
हा तिथंचे म आमच शहर.
हम्म.
हो ते ना गावाला तिकडे जाणार होते ना ताई.
हा बहिणी कितीये तुम्हाला?
आम्ही तीन बहिनीत काका.
अन भाऊ?
भाऊ नाहीये मला.
नाहीये.
नही ना. आम्ही तीन बहिनेये. हो का मोठ्या दिदिच लग्न झाल. हॅलो.
हा बोला ना.
मोठे दिदिच लग्न झालेलये.
आ.
जागा ना अ ते पुण्याला राहतात.
का?
हो पुण्याला
हो का?
हा इंजिनेरे ना ते असय का? इंजिनीयर हाय ना.
इंजिनियर आहे का? हो.
आणि पाहिझे द हंड्रेड बाघा आणि मला अंधेर कायचय
कुठे राहतात ते शिकताय का अजून.
म शिकतेय ति लहाने ना माझ्या पेक्षा.
लाहाने का?
हो विकास हायस्कूल ला.
ह विकास हायस्कूल ला. चल चांगलंय शीका.
तेच ना काय करायचं शिकण्याशिवाय पर्याय नाही.
मग हाना काही शिकले नाही आता शेतामध्ये काम
हम शिकून दिईन आता शिकण्या
ही संधीये शिकायची.
बरोबर का नाही हीच संधीये.
हा ना.
तुम्ही कधी येतायेत म शालेला आमच्या कडे.
येनार ना एखाद्या दिवशी.
कध एखाद दीशी का?
टाईम भेटल का येऊऊ.
फोन करायचा ना मला
हो चालेल ना करणार ना.
तेच काय मग दादा काय म्हणतात.
दादा काय मानमोड्या दुधखेड्याला जाणारे.
आसय का?
हो
मुली हगून घेऊन
आता पावसाचा दिवस आहे ना अ माझी सासू आहे माझी देराणी ये हो बेटा थोडा टाइम थाम हा आपण जाऊ थब बावीस बस ला घेऊन आ
असं का आणि तेच विचार करतेय म्हटलं आवाज कोणाचा आहे
झालं म्हणे चाल अस
असं सांगतो का तुला
हो
बरोबर
अजून मॅडमांना कोल केला
मत बॅडवाम
सोनाली मॅडम अला
सोन आले मॅडम माझ्यात झाले ना
पूर्ण झाले का माझे अनिताचे अंजलीचे सुरेखाचे इतकेच बाकी आहे मग कमीच राहिलेले आमच्या आता प्रसात किती बाकी आहे
असं माझ्यासोबतच पूर्ण करून घ्या मग
हो चालेल हो
तेच ना
बोलून ब हा असत का चालेल मी फोन लावणार मग र रिसिव करायचं आज आज चारदा लावायचं हा मग एकदा त हहादालाच अजून तीनदा
मी लावेल त माझ तर मी बोलताय ना हेवसाय
हो
हॅलो
हो ना
फोन चालू ठेव तायत ना
हा चालू आहे ना लावायचं माझं काचच सकाळ मध्ये आलो ना आम् का आठ वाजता
मजेला का अग ांज
ह लाम आहे ना शेत
बरोबर
ह मला सवय झाली आहेेत जवळच असं वाटत
साध शध एक एक मिनिट आ आई फोन चालू राह द्या हम्
ह महा मग गाम खाच तरता तरी हम आता जाताय का मग
ह काही बोला ना
ह जाताय का आता
हा मग आपण घरी जाते ना मग काम झालं
हम
मग काय लवकर त कोणता ते सध्या इंजिनिअरिंग काही नाही
चांगलंय बरं लागलंय का मग चांगलंय असं तिसरं वर्ष चालूय का
हो एक वर्ष बाकी असत
एक ते दिवशी आम्हाला पण काम पडणार मग काही अडचण आली
मग करायचा आता करायचा.
हो
आहे ना तुमच्या तुमच्या आशीर्वादान राहायला की लागून
हो ना होच ना आम्ही पण देवाला प्रार्थना करणार ना.
नाही चालू आहे. अजून एक वर्ष बाकी ना
हम् ह
हम्म
इकडे खूप पाऊस पडल ना ताई
तिथं दौड्याला इथ तर सका इथ का पाऊस नाही आहे ना.
मी बोला इथं लई पाऊस पडल ताई
मुंबईला
निंमूरड निंमूरड हे सर घ्यायच.
हा सार हा सारंगखेडा जवळ आहे ते का
हा तिथ खूप पाऊस पाऊस पडला ताई सगळं शेतामध्ये ना ते बघा सगळ इकड तिकडं पडायल्यात.
अस अस का मग इकडच कशी लग्न आहेती. इकडं झाडं नाहीये म्हणून नाहीय.
नाही तुम्ही तुम्ही लोकही ना जेव्हा हा बर बर तूम्ही बणून पावसात का
हा ना नाहीतर आमच्या इकड पण आला असता पाऊ
स तेच नाही पण मी कॉल केला ना त्यास तुमच्यासाठी
हम् कूण्या मो दोली को क
काय झालं तर
काहीच नाही
अस का
अ होश हे खत टाकताय ना होऊन जाणार का नाही अस. झालं आता बकरींसाठी चारा
म
नंतर मंदिराला जायचंय. हा मग नंतर ला जायचं आहे. बँकेत काम आहे ना. बँकेत पण काम आहे आणि अहवाल पण जमा करायच. आहे ना आज अहवाल जमा करायला लावता ये ना कामाचा रिपोर्ट ह
बरोबर
हम हम म्हणून
ते मदानाला ऑफीस सारख होतस का.
हा मंदला रा हापिस आहे ना आमचा
हा गेलेे होते ना ताई हो गेली होती. सोन सोनाली मॅडम संग गेली होती.
हो का
हो
येईल मी अजून एखा दिवशी त्यांच्या सोबत. मग करेल येईल ना मी आता तुमची हज भाजी खायची.
लेल
तेव्हा दादा चार्ज देऊन.
मी नाही बनवत ना पण
तम खरं नि बोलवतार
नाही ती बाजी नाही बनवतात.
आ आहे म्हणजे तु खहात नाही ना. ह का म बन का ब
तज
जावद्या मी ना मकेचे भाकर आणि मपणाची भाजी नसते ना.
हो हो चालेल.
ह खट्टी बाजी खट्टे बाजी खायलाय.
तुम्ही पण या अच्छा करे.
चालेल अजून पुळ पाड.